आवाज नाही येतय मला दहा मिनिट झाले नंतर कार्टून टाक जा.
बर बर. पाच मिनिट बोलून कट करून द्याच. माया याच्यातली सेटिंग अशीन बाई त्यात तसंच, येऊन राहिलं कनी एक मिनिट झाल ना. को हो बता तुमीच या, आता होवू दे की एक दिवस आणखीन एकदा करून बघुया, चालतय की
बसताना ना खुर्चीवर बसू बाई! सगळे हात पाय सगळं हे धरून राहीलं बर होत. नाही म्हणून मी तिकडे गेली होती हा ना निवू द्यायचंत बघालतो आपण काय तरी दहा मिनिट. दहा मिनट बरोबर आहे. आवाज कमी कर आवाज नाही येत असेल त्याच्यात चालूच नाही व्हईना ते मी तरी आवाज तिच्यात आता आपण असं बोलायली तर याच्यावर हे चालू हाय यांचं. हो पण माझ्यात झालं काय आयशीन? अ हे चपाकळी सारख काय दिसतय का? काहीच नाही समजते सर्व म्हले पण त्यां काहीच नाही तिथ मोबाईलन समजत ना मग तुमच्या मोबाईललाच जायना ते मग हे व्हिडिओ म्हणजेच करून कस ह. पाय बरं हेच तर कमी होऊन रहायच. जवा तो पण गोल ना काय नाही म्हणला. मग जेवली नसशील नीट हॅलो. हॅलो. ह हम्
हॅलो.. हॅलो...
हा हॅलो!
हॅलो!
आवाज येतय काय?
ह आवाज येऊन राहिला हा बोला
हा मी तेच म्हणते आवाज येतय की नाही
हा आला आवाज आता आला आवाज आहे.
हा काय ते सेटिंग हुकली होती म्हणून ते काही आवाजच नव्हता येत ते कर
नाही पहिले आवाज आलाच नाही
हा ना तुमचा आवाज नाही कमी येतय हा रेंज कमी जास्त लागते. तुमचा आवाज अजिबात नाही येत आहे मला
आं
तुमचा आवाज एकदम कमी येवू राहीला, म्हणून म्हटले मी
मोठ्यान बोलून राहिली.
हाव काय?
आवाज नाही येत किथला राहिलेवो
हा ना ह ना
फोन चालू
झाले काय ज स्वयंपाक वगैरे झाला काय? हॅलो! !
कमी येण चार्जिंग कमी अस आवाजच ये ना
डन तर केला आपण की नाही आता डन करेला आता राहिल ते त्या वेळीचाच आवाज मोठा नाही निघायला रिमझिम जास्त करते बोलायला जेवण झालं काय काय करून राहीले नाव वगैरे काही सांगाय नाही लागत. जॉईन अ असतील तेव्हा हॅलो! !
याची सेटिंगच आपल्या जणाची म्हणजे हेत त्या हवेच्या नाही येत निशी तुलानी याला काय ओपन करून पाहि बरे तेवढं मला नाही येत तू करत राहते ते रात्री इत्री कोण मिळते ते ते ते मागच्या वेळेस तर झालं असत की नाही मागच्या वेळेस मात्र झालं नाही आपण हे झालत काय झालत